हॅलो,
हां, बोला.
आवाज यायला का?
हो येतोय.
बरबर, झालं का जेवण?
झालं ना, तुझं?
झालं रे! काय करू लागला की?
काय नाय, आताच बड्डे वगैरे सेलब्रेट कराय बसलो.
हाव का?
लाईट नाहिये, काय करतो?
लाईट कसा काय नाही बोवा?
वार सुटले होत
अरं बाप! अरं, आमच्या इकडे काय वारं सुटलं, काय मजी पाणी नाही पडलं, इतकं वारं सुटलं डायरेक्ट पत्र उडून गेले घरावरची. लय जणाची.
पत्र उडाले?
हाव
ज्यात पहिले एकदा वार होतं, तसं होतं वार होत काय?
हाहा, तिथं तसंच, तसंच सेम लय जोरात होतं लय.
आता इकडे एवढं जोरात नव्हतं, पण मग आता पाऊस यायला लागला आता बंद झाला वाटतं. आणि आता हे पोर येले इथं. चालूच यांची गाणी गुणी वाजवन.
रायरी नीघा.
हम्म...
बरं बरं
चालू आहे माल वगैरे
हा.
हो लय वारा सुटलं तर भाई लले पाणी पडलं म्हणजे पाणी नाही पडलं मग इतकं वारं होत पत्र उडून जाय हे जाय
आता
अता काही नाही आता सैलेंट आहे, चांदणी आले आता.
ज्यादा नाही पाऊस वगैरे.
आता पाऊस नाही काय नाही मस्त वरी बसलो आता.
अच्छा अच्छा...
हम्म.. काय जेवण केलं, जेवण झालं रे
जेव्हाला काय ते लोनचं होतं.
हा..
आणि वरण बात खाल्ला बघत बाकी काय भाजी बरोबर नव्हती की काय. अची भाजी हो तती काय माहिती आणि एक काय बेसन वडे काय ते..
हा हा ते बेसनवडी.
हम्म...
हो का..
वरण-भात आणि लोणचं, लोणचं चांगलं होतं लोणचं. उपवास होता आज.
शनिवार होता ना आज.
हम्म तू घरी गेलं का उपवास धरला काय केेलं.
उपवास नाही धरला रे.
ह..
असंच भाऊ म्हणालता कसं काय मी बारा एक एक दीड वाजेपर्यंत जेवलोच नाही सकाळच पासून.
हा हा...
नंतर डायरेटग एक दीडच्या नंतरच जेवलो मी.
पण आता.
आत्ता काय आता संध्याकाळी जेवलो ना परत.
मग संध्याकाळी काहीतरी दुसतरं कायचं ना उपसाच. उपास ब घडला असतं.
धोंडी होते रे पाहुणे आलते.
आपण मग एक टाइम खायचा ना रे मग आज दिवस भरात फक्त.
हो म जर नाहीय नंतर. गावाकडे आले की उपासाचा ध्यान बी राहत नाही आणि मी धरत नाही गावाकडे.
नि मला तर द मग घरी प सांगात कायं. एक सांगून द्यायचं की आज उपवास आहे माझा.
हा.. ह मित्राचा उपवास होता.
नि शनिवारी वाटतं धरत नाही मी चतुर्थी जात चतुर्थी सर्वांना ज होते आमच्या घरामध्ये.
हा हा..
आणि बाकीचे उपवास मी एवढे काय धरत नाही फक्त नवरात्र वगैरे मेन मेन.
हा हा ह अरे.. हम् ही आता आज उपास होता ना.
हम...
या म्हणजे म मित्राला उपवास होता आणि सोनपापड्या खाल्ल्या आम्ही आणि मग खाल्ल्याच्या बाद म ते उपास उपासद्धा.
बाटला.
बाटला उपास.
तुझ्या लक्षात राहत नाही..
लक्षात राहत नाही. तर काय...
मग तुरळक एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही तर कायम लक्षात राहत ना हम्म..
अच्छा! ! आमचं बाबा आता ते उपसाच मी कधी धरतच नाही उपास खांडान धरतो
मला सवय झालेली आहे त्याच्यामूळ
हो का मग का बाकी बड्डी गिड्डी काय कोण केक आणला होता काय?
काय आम्ही जाणार होतो पण मग चिराग गेलेला होता विष्णुपुरीला तर मग त्याला सांगितला होता तो आत्ता आला घेऊन
हा..
म न आणला आता वॉडनच्या ऑफिस मध्ये साजरा केला
हम्म..
उशीर होत होता..
तो आला नव्हता का काय??
वर्डन नव्हतं..
हा..
आ मीच खरा सार केक केक भरून ठेवल त्याला टेबल टेबल
मोल्डाकडे बोल ब
नाही मोडला गेटला नाही भरून ठेवल सगळा केक हम्म
हो का..
नंतर उद्या काही येत नाही बे
हा उद्या उद्या काय येत नाही
रविवार आहे ना
नाही येते ना
नाही नाही ते नावाला जेवताना सांगून त्याला उद्या काही येत नाही मी
हा..
उद्या काही तुम्हाला उठवत नाही काही नाही त तुमचे रूम वगैरे साफ करा म्हणे
हा..
पूर्ण साफ
लाईट लाईट तर ग राही ने
आणि राव लाइट भली जाती त्याला सकाळी का मी अ सहा वाजताच फोन केला. वॉर्डन ला, झोपल हो ते.
हा...
त्याने उचललंच नाही फोन. मग त्यािने टिकून लावला फोन. म्हण बोल, म्हणे काय आल म्हणे. म्हणलं सर लाईट नाही म, ते नाही शिभमला फोन लाव. मला कायला फोन लाव रा म्हनी.
हा....
म्हटलं, सर ते फोतचोचले नाही मी काय करू म्हटले त्याला.
हा....
अ त्याना फोन न उचरला. म्हणत म लावलं म्हणलं. ह मग? ते आज दवताना सांगत होत. त्या म्हणे तुम्हाला पाण्यासाठी शुभमे, लाईटसाठी पावडेसर आहे. तुम्ही त्यांना फोन करा द म्हणे.
म्हटलं, सर ते आमचे फोनच उचलत नाही. फोन नाही उचलत आम्ही तुम्हाला फोन करणार म्हटलं. सगे पोर. से पोर होते तू झड लग आ. म ब अस मोठा बोललो. त्याला म्ह त्याने सांगत ऐकून घेतलं. कच बोललं नाही मला.
हा...
मला निशभ थोडंफार होता. ते जर बाथूमला वगैरे गेले असले, मग कसे फोन असहि तुमचे. म्हणला का आता, आम्ही जेव्हा फोन करतो. ते का बाथरूमच बसता का म्हण.
हा....
मि म्हंटल काय माहित फोन उचलत नाही म्हणलं. तुम्ही जर नाही उचला तर मी डायरेक्ट तूपेकर. करला फोन लावीन म्हणलं. त्याला असं बोललो. नाही तूपेकर सर उचाला, तर किनेगर सरला फोन लावीन म्हंटल. व्यवस्था व्यव पाहिजे म्हट आहे. आमही महिनार, महिभर. आम्हा व्यवस्ाेत त्या बरोबर. तुमचा न आमचा संबंध नाय म्हंटल. अनं मग, आजुन पैसे बाकी माजे आठरा, अठरा हजार भरायचे बाकी.
हा....
त्याला काय माहिती. म किती पैसे बाकि हायं काय.
होव....
जोपर्यंत मागत नाय, तोपर्यंत भरत नाय भाई आपण.
हो ना मागितले तर भरले.
आ....
मागितले तर भरले, नाही तर नाही.
हा... भरू मग नंतर.
हो...
एवढे पैसे मग, ते ती म्हणार म पहिले जेव्हा होतो. त्या पोरांना, पाय पुसणे, वगैरे सुपली झाडू वगैरे, अजून अ... गादी, उशी, खुळा काही. त्याच्यावर बेडशीट वगैरे सगळं दिलं होतं. म्हनी
हा....
हा मग म्हटलं सर, त्यावेळी फीस काय कमी होती. जास्त होती काय म्हटलं. का आता कमी केली तुम्ही. नाही तेव्हा फीस कमी होती म्हणी. म्हणलं, मग आता पैसे वाढवून तुम्ही असं करू करताय म्हणलं. काय कामाच आहे म्हटल मी.
हा....
म्हणजे ते, आता सिस्टम्स आहे म्हणे. वरून मी काय करणार म्हणे त्याला.
हम्म... हम्...
मग मला सांगू नका माये मला म- दिलं तस दिलं हा मला द्या म्हटलं तस तस देलं तर मी आलो तस मला आज उशी भेटली, म्हटलं मी एवढं दिवस एडजस्ट केला विचार करा म्हणल किती दिवस एडजस्ट केला नऊ महिने झाले म्हणलं सर मला येउन.
हा
मग कायच बोललं नाही. ऐकु शांतपणे ऐकून घेतलं.
हा
मग तर मला नी. उद्याच्या पास लागलं तर मी उद्या फक्त दुपारी येईन म्हणी.
हा
अ एक ते दीड मध्ये तेवढं टायमात पास घ्या म्हणी. नंतर मग उद्या आ- सकाळीच्याला गावाला जायचं त्यानी आता घेऊन टाका मग आता पास दिल काही.
हा
आणि उद्या दुप दिवसभराच्या दुपारला देतो म्हणे.
हा
एक चक्कर मारीन नंतर मग झालं. मग त्याला ते बोललो मी म्हणलं सर इथं- पोराचे पोराला सिक्युरिटीज गरज आहे का पुरील सेक्युरिटीची गरज आहे म्हणलं.
हा
ते म्हणे सगळ्यालाच लागते म्हणे सिक्युरिटी म्हणलं तुम्ही संध्याकाळी रात्र- रात्र झाली का पोरीला बाहेर जाऊ देता, आणी पोराला मधी ठेवता म्हणलं त्याची काय पोरा- जी डी एफ व्हायचे म्हटलं असं म्हटलो त्याला-
हा
हो नाही नाही तस नाही नाही सेक्यरिटी सगळंच लागते म्हणे. तुमची जिम्मेदारी मायावर म्हणे, तुमची जिम्मेदारी मायावर म्हणे. म्हटलं सर मग पूरी जिम्मेदारी नाही काय म्हटलं. पोरी पोरी रातच्या बाहेर फिरत्या आणि पोरं रातचे मध्ये ठेवते म्हणलं काय कामाच आहे म्हणल असं.
हम्म
मला उद्या पण बाहेर जायचं म्हटले. काय नाही बोलत ऐकून घेतलं, काहीच बोलत नाही हा नाही काहीच बोलत नाही पुढं- ऐकून घेतो शांत बसून घेतो जसं काय ना ऐकलं सारखं करून घेत.
हि हि हि
अवघड बाब त्याचं
आणि पुन्हा काम करत नाही रे, म्हणजे ते पहिले वर्णन कसे होते बो फोन लावला. तर असं मात्र ते सहज करायचं पटकन.
हम्म तेस आपल्या ते काच ड होत ते ते काही एवढं ये नव्हतं पण आपल्या समोर-
नाही मग तर लाईट नाही बुवा याला फोन लाव त्याला फोन लाव हो येतती असं तसं- मग याच काहीच नाही ना रे हे फोनच लावत नाही हे मुद्दाम.
बस नसत ऐकून घेता आपलं आणि ते जवळ असलं. ते जवळ असलं की त्याला बोलतं, आणि लाईट आली का मग आपल्याला फोन करतं. टाकली बरका मी लाईट. असच बाकी कायच नाही यांच्यामध्ये.
काहीच नाही याच्यामधील आज-
हा
काहीच नाही याच्यामध्ये म्हटलं हे उग
काय आहे का लाईटी वगैरे गावाकडं?
हा.
गावाकडे लाईट आहे?
आहे गावाकड लाईट हाय. एवढ्या वाऱ्या असून पण लाईट आली पाय अर्ध्या अर्धा ना एक घंटा लागला मात्र लाईट आली.
इथं लाईटच नाही बाबा.
एक घंटा एवढं वार बया पत्र उडाली घरावरची मात्र लाईट आली. मला वाटलं आज रात्रभर लाईट येणार नाही. हा.
तार वगैरे काही नुकसान झालं नसेल त्याच्यामुळे आली लाईट.
हम्म.
बघ चालतंय.